हॅलो, हा बोल ना. नाही आत्ताचा कट म्याच केलता.
फर्स्ट टाइमचा.
अठ्ठावीस बेड. अरे काय नाही रे खत टाकाईलोय, ह.
बर बर करजा मग काम नंतर लावतो मग. अरे ते माह्या ऍप ने आलं ते बँक अकाऊंट ऍड करायचं.
अरे मग ते कर ना ऍक्ट, अकाऊंट नंबर टाकायचा, फ जाल जाल जो फोनपे नंबर हे ना.
हा.
त्योन, ॲड कर त्याला, ह.
बरं बरं ठीके करतो मग त्याला, हा घेतो मग ते करून.
हाव.
बरं, कर मग काम लाईन लावजू
हो., काय मग कधी येत काय?
पाणी उघडल्यावर येतो मी.
हम्म.
हा, ठीके चालते म, ह हा.